हॅलो तुम्हाला रेंज नाही वाटत बघा
अ रे की मला
आता आणि कट झाला
असं कसं व्हाय लागलंय काल नाय का दुपारीच थांबून किती पाच कॉल झालेत ना
होय हम्म काय म्हणला हॅलो आवाज आवाज अडकायलाय हॅलो नाय नाय आला नाय हॅलो
हा बोला की येतय
तुमचं मला येत नाही ऐकू
आता येतंय का
नाही हा येतोय
अ ह आता पणं ऐकवालत्या
नाही नाही
हम्म हम डिस कनेक्टिंग व्हाल्यात वाटत ते
दोन्ही मिळून अ दहा मिनिटचा झाला असता आतु
हम्म हम् हम् काय करायचं असु दे इकडं
ह काय नाही बोला ते आहे ना ते म्हणतायसाना त्याला जरा चाट मसाला वरन टाकायचा छान लागतय
होय चांगल लागतय टाकतय गळ्यात अस अ आसला की लई टाकतय नवे पोरांची ती चॅट तशीच खातेत चांगलं लागतंय नाही खायला
हा चांगल लागतंय चव येते हो तोंडाला हम्म
ए
हा आ
केले कि त्याच्यावर टाकून खायाला
वरण कशा मग तुरीच्या डाळीचं का मुगाच्या
वरणात तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून घालतो तुरीची मुगाची आणि मस
हा हा मसूरीची न चव जा ओ नाय चव जातत्या मसुरीची मसूरची फक्त उसळच चांगली होत्या हा हा जास्त कांदा घालायचा तिखट बकळ घालायचं
हम्म होय आणि जरास कच्च्यावर लई गिर केलं की मग शेणागत
हा सुट्टया आज काय केल जेवणाला
कोबीच केला आज कोबीची भाजी भाकरी मस्त केलत्या
हा हा
तुमच्या
आमच्याकड डाळीची उसळ केल्या कडी केल्या रात्रीच कारलं अजून होतं
हा
चपाती भाकरी
हा हा,
का?
एक मिनट चालू असू दे. 'हॅलो' हॅलो
हा हा बोला की
हा बोला की मला वाटल ती नाही ते दीदी बोलवाय लागल्या वाटत वर आरती दीदी हात मरालाय वाटत ओ वर निघाल हम्म हम् मग‌ आणि काय
जेवण तेन करायचं असेल आता,
नाही आवरलय आमचं काहीतर काय सापडत नसेल म्हणून बोलवत्यात. जेवण तेन आवरून आलोय बा, तुमचा
आमचं पण आवरलंय सगळं, आता गेल्यावर जेवायच. मग गेल्यावर तरी पण जेवायचं म्हणले की एक दोन तास तिकडे हिकड करतो असतो. जाते.
टाईम लागत्या हे
हा टाइम लागतय नंतर काय तर भांडी घासून ठेवलेली मांडायची भांडी घाण झाल्या असतील खोल्या अनेकदा लोट. काढायच्या, ते पसारा बघितल्यावर नको वाटतेय नाय जेवायला तेन
हम हॅलो
हा हा रविवारीपर्यंत पूर्ण करायचंय त्यामुळे आता उद्या शनिवार परवाच्या दिवशी रविवार मम मम पाणी
हा हा चालुक्य की, आता घेणार आपल्याला नाही घेणारा. हा, हॅलो हॅलो चालू आहे नव्ह आणि कट व्हायचा एक कट झाला मग आवरलं घरातलं
आवरून तर आलोय गेल्यावर आणि जरा पडतंय पोरगं गेलं की असा पसारा करतय बघा घरातन
हो किती आवरल तेवढं कमीच
हा कमीचय धुणं काढून टाकायचं नंतर मातीन खेळायचं चालूच असतय कागद काय तरी चिंद्या काढतोय कागद तु तुकड करून टाकतोय जेवण झाल्या डब्यातण चपाती घेऊन आलोय फक्त दोनच
मग थोरल पोरगं तसं करतय ते जेवायलाच दमवतोय धाक खातय काय असेल ते थोरलच दमवतय हम्
आज त्याच्यासाठी सपाक डाळीची उसळ केल्या
हा हा खायच नाही खायला पाहिजे पोटाला
हा तेच की
हम्म त्याशिवाय
पाणी नुसता पाणी पि- ते बघा
हा हा हा मग त्यान पोट भरत असल जेवल आणि कुठल
हा तेच की मग
जेवायला नको मग काय करायचं
पाऊस तेन काय झाला नाही ना तिकडं
पाऊस एक सुद्धा झालेला नाही तिकडं
इकडं पण नाही परवा म्हणजे असं लई असं गरजलं ते वारं सुटलं आणि तु असं वाटलं जरा आला लगे गेला मग
हम आमचं पण तसच झालं परवा आभाळ आलत
हा
तर पाऊस नाही आलेला
हा हा
ते ग्रुपला व्हॉट्सअपचा मेसेज मला वाटत फोनच कट झाला काय काय
हा हा
ग्रुप आहे रे तिचा पुढारीला जॉईन केलं
हा हा
सारख मेसेज येत्यात हम्म हम्म चालतय कि असुदे हम्म हॅलो
हा
मग आता अकराला भरते शाळा
हा अकराला अकरा साडे अकरा जास्तवर बारा वाजते
ए काय चालत गेलो तर र्धा तास लागतोय ना मुलग्याच सांग आणि ऊन आसल्यावर भराभरा चालत नाही तो हा जरा उचलून घ्यायचं जरा चालत जायचं हा त्यांचं बाबा असलं तर न्यायला येतात स्कूटी घ्यायची आहे हो आमच्यात हाय चार्जिंगची मग शिक म्हणायल्या ती जरा लग्न झाल्या म्हणजे शिकली होती मी आणि एक दिवशी रात्रीच अस दवाखाण्यात नेताना ते जरा असं पुढं अंधारात ते डबकं होतं ना एकदम त्यात गेलीय मग तवापासून जरा भीती बसल्या मग तस मी घेतलीच नाही हातात
नाही पडल्याशिवाय पण भीती मोडत नाही एकदा पडल्याशिवाय
हा
म्हणजे चार्जिंगची आहे ओ पण कस असं मूठ असं जरा आ जरास जास्त झाल की पळत्या जास्त ती हा तुमच्यात आहेत स्कुटी
हम्म हम आमच्या स्कुटी नाही खर आमच्या दिदीला येतीया म्हणजे दादाची आहे ना आमच्या हम्म दादा ची हाय स्कुटी मारते मला स्कुटी जमत नाही मी मला स्कुटी जमत नाही ह्यांची गाडी मी मारतोय
हा हा
ड्रेस नाही साडीवर सुद्धा मी मारतोय
होय
होय म्हणजे माझी तब्येत बारीक असल्यामुळे माझ्या निऱ्या जास्ती होत्यात ना? त्यांना साडीवर स्वतः मला म्हणजे कधी हे करत नाही सोडा साडीवर खरं जमत्या तिला बेस्ट शि क्ले म्हणजे साडीवरच खर म्हणजे एवन जव्याला गेलता? आमच्या इकडें आणि ते वाटला असं कोणच नसतं नाही गाड्याच नसत्याता त्या कुठल्या तीस किलोमीटर आ अंतरा जरास हे ह्याच्यात असल्या वानी मग ह्यांनी म्हटली तर तुला गाडी शिकायचीय न्हव इथन गाडीला कोण नाही आहे इथनं घरापर्यंत जाउसतोर गाडी तो की ही ते इथन जवळ जवळ तीस किलोमीटर अंतर गाडी हाय गेली तवा बसन भ्या मुडल्या कणी ते मुडल्या आता काय वाटत नाही
हम हा हा मग काय नाय कुठ तरी लांब गेलं तरी काय कटाळा नाही हो येत एका ड्रायव्हिंग करायच एकान माग बसा
हा मग कणी तसंच करतोय आम्ही येताना जरी ह्यांनी ते जाताना मी घेतोय एक टाइम अस क एका जागी कटाळा येत नाही ओ
हा तेच की आता कुठतरी लांब फिरायला तेन जायचं म्हणलं ती एकट्यालाच गाडी चालवून ते आदमापूर तेन तुम्हाला जवळ हाय हं
होय आदमपुर आम्हाला जवळ हाय जातोय की आम्ही आदमापूरला सारखं तरी पण तीस किलोमीटर पड ते आदमापूर
तिथून तीस आहे का बर
हा म्हणजे ते आमच्या बरोबरीनच राहतय खर त्या साईडला राहतय
हा हा बघु कि ती देवाला ते ना आलो तर येतो मग लई लांब हाय सहा सहा तास लागत्यात ह सहा तास हेणं लागत्यात इतक लांब हाय आम्ही मी हेच्यात असत ना आलतो अकॅडमीत असताना आलतो मी? कुंभोजला असता ना अ बसून खा
वा आमचं मिस्टर येत्यात नई सारखं
आदमापूर ला
हा येत्यात दर दर अमावास्येला येत्यात ते कस फोर व्हीलर पोरं पोरं शी आलंय शी बर बर